ऑगस्ट स्नेहल ते मला तू मधी फॉर्म फिल केलेतेस माहिती आहे. ऑनलाईन जरा त्याची माहिती देणार का मला तू?
फॉर्म कशाच ग्रुप डी चा?
ग्रुप डी चा हा हो ते मला काय पायजेल होत, त काय मी पण गव्हर्मेंट जॉबिंग करण्याचा विचार कराले, तर मला जरा माहिती दे ना ती.
अरे पण आता ग्रुप डी च पेपर चालू होणार, मी तुला दुसऱ्या फॉर्मच इन्फॉर्मेशन देऊ का त्याच्याच रिलेटेड?
हो सांग ना मला.
आता तुला सांगते ग्रुप डी शी रिलेटेड ना अजून एक वॅकन्सी निघाली टी सी ची आणि टी ई ची.
टी सी च सांग मला.
तिकीट कलेक्टर ची सांगू का?
होय सांग.
तिकीट कलेक्टर मध्ये कस असते सांगते प्रोसेस, आपल्याला ना पहिल सी बी टी द्याय लागत्या.
बट ते फॉर्म कुठ फिल करायला लागतं आपल्याला गुग -
लाईन आपल्याला हे बघ, जव्हा वॅकेन्सी सुटेल अजून वॅकन्सी सुटली नाही. पंधरा जून पासून त्याची तारीख चालू होणार. जव्हा त्या वॅकन्सी सुटतात ना. ऑनलाईन सायबर कॅफेला जाय आणि त्यांना सांगायचं की मला असं असं टी सी च किंवा टी टीसीचा फॉर्म भरायचा आहे त्याला कॉलिफिकेशन ्षण किंवा अ फीज किती? हे काय आहे तर ते पण कसं असते माहित का आपल्या हे कॉलिफिकेशन बेस वर असते आता जर तू टेंथ असलीस पास तर? तू ते फॉर्म भररायला ऍप्लिकेबल आहेस त्या नाहीस ते सांगतात जर
अच्छा मग त्याच्यामध्ये पण आपल्या ते सर्टिफिकेट घेऊन जायला लागते का?
हो हो हो आप आपले टेन्थ ट्वेल्थ ची मार्कशीट घेऊनच जायला लागत.
अच्छा.
तिथे घेऊन जायचं त्यांना सांगायचं मला असं -असं फॉर्म भरायचा आहे. तर मला काय प्रोसेस करावी लागेल पुढे? तर ते लोक सांगतात तुला की असं असं क- करावं लागेल पण मी तुला सांगते एक्झाम प्रिपरेशन कशी करायची? हे बघ जर
त्याच्यासाठी आधार कार्ड पण घेऊन जायला लागते? ते
हो आपलाधार कार्ड लागते मी तुला सांगते काय काय डॉक्युमेंट्स लागतात आधार कार्ड लागते- आधार कार्ड परत.. पॅन कार्ड. तुझं टेंथ ट्वेल्थ मार्क शीट- ओरिजनल मार्क शीट हा.
झेरॉक्स नाही चालणार?
झेरॉक्स पण चालेल टेम्पररी. कारण की फक्त फॉर्म भरायचं. असत ना
अच्छा अं.. मग ते झेरॉक्स जर आपूण असचं मतलब झेरॉक्स घेऊन गेलं आणि ते मतलब रिजेक्ट तर नाही करणार ना?
नाही नाही फॉर्म -फॉर्म भरायला- रिजेक्ट हेच काय म्हणजे हे नसतं एवढं व्हॅलिडेशन फक्त आपला आधार कार्ड नंबर आणि सीट नंबर आणि परसेंटेज घेतात ग ते लोक बाकी काही घेत नाहीत. पण ते कधी तुला ओरिजनल कधी लागणार माहितय का जवळ? तु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातीस ना तेव्हा तुला ओरिजिनल लागणार.
अच्छा ते केव्हा असते
जेव्हा तू एक्झाम पास करणार.
पास करू नंतरच -काय
हा पास करून झाल्यानंतर आता त्याच्यात पण कसं असतेस सीबीटी वन असते, सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ट टेस्ट असते आपली शंभर मार्कांच्या एमसिक्यू त्याच्यात कि नाही पाच सब्जेक्ट असत्यात एक जनरल सायन्स असतय, एक जनरल अवेनेस असतय जी के जीएस असते आणि मॅथ्स आणि रिझनिंग असतय
ते सगळे असते ते आपल्याला चॉईस करायला लागते ते सब्जेक्ट्स
चॉईसिंग नसते आपल्याला असं काय पण आपल्याला ह्या पाची -सब्जेक्ट हो पाची सब्जेक्ट बेस शंभर मार्काचे एमसिक्यू असतात ते आपल्याला सोडवायचे असतात परत रेफरन्स बुक घ्यायचे असते त्या परत जर तुला लेक्चर करायचे असतील तर तू ऑनलाईन युट्यूब वर लेक सुद्धा करू शकते खूप खूप एकदम सोप्या पद्धतीनं कसं पण पेपर काढू शकतोय किंवा कसं सॉल्व करू शकतं हे सगळं बेसिक नॉलेज पासून ते लोकं शिकवत असतात
अच्छा मग ते मी जेमीनाय ते सगळं यूज करू शकते ना त्याच्यामधी
जेमीनायला तू म्हणजे क्वेश्चन पेपर सेट काढायला सांगू शकतेस तुझ्यासाठी की बाबा मला असं हा असंच ह्या ह्या टॉपिक रिलेटेड मला क्वेश्चन पेपर सेट काढून द्या किंवा मला आन्सर शीट बनवून द्या प्रॅक्टिस शीट बनवून द्या मी ते करू शकते
अच्छा तू ते केलतीस त्याचं तुला कसं वाटालय एक्सपिरियन्स की हार्ड आहे पेपर काय
पेपर म्हणजे मी तुला सांगते अजून तर माझी पेपरची डेट डिक्लेअर झाली नाहीये खरं मी स्टडी मा मी प्रॉपर झालोय आता मी तुला सांगतो मला डिफिकल्टी कोणत्या सब्जेक्टमध्ये सांगू का मॅथ्समध्ये मला डिफि फिकल्टी येते कारण की म्यात्स थोडस टफ आहे.
अच्छा मॅक्स नंतर अजून दुसरं
नाही मॅथ्स सोडून बाकी कुठल्या मधेच काहीच डिफिकल्टी नाही कारण की रिजनिंग तर एवढ्या सोप्या सोप्या ट्रिक सांगतात भरत सरांच लेक्चर बघायचं एवढ्या इझी मध्ये सांगतात तेने की आपल्याला असं पटापट क्वेस्टियन्स सुट
अच्छा आणि नंतर ब घरी मतलब, सगळं ते स्टडीजतेन करायची, किती महिन्याची असते ते?
अबघ जर आपण, आता समज फॉर्म निघालेत तर एक तीन महिन्याच गॅप तर आस आपल्याला स्टडी करण्यासाठी.
तीन महिन्याचा आणि तीन महिन्यानंतर तिने कुठलं लोकेशन देतय तिकडे एक्झाम असते तिकडे द्यायला लागत
हो हो आपल्याला त्यांच्या दिलेल्या लोकेशन वरच जाऊन एक्झाम द्याय लागते आणि खूप स्ट्रिक्ट असते कारण की आपल्या आपल्या वस्तू आपण काहीच घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये ना पाऊच ना रायटिंग पॅड वैगेरे काहीच नाही नेऊ शकत सगळं ते लोक क देतात.
अच्छा मग ते जवळ असतय काय कुठ लांब देतील लोक
अ बघ आता काय आपल्या इथं फक्त दोनच सेंटर आहेत एक तर कोल्हापूरला आस
हां अच्छा मग तू कुठं कुठं गेली आहेस का अजून? का अजून नाही
नाही माझा अजून चालूच आहे माझा अजून स्टडी चालू आहे मला अजून माहिती पण नाही की माझं सेंटर कुठ पडणार काय पडणार
अच्छा ठीक आहे हा मतलब रोल नंबर वाईज असत्यात काय तेच्यामध्ये नंबर?
नाही नाही रोल नंबर वाईज नसतय हे च्या नुसार असतय म्हणजे किती मुलांनी फॉम भरलय किती शी शिफ्ट मध्ये पेपर होणार आता ते शिफ्ट वाइज पण असतय कधी नव्वद शिफ्ट शिफ्ट मध्ये होत्यात कधीे एकशे आठ शिफ्ट मध्ये होतात त्या शिफ्ट वाईज असतं की माझं कुठ पडणार?
ते व्हॉट्सअपमध्ये येतात का नोटिफिकेशन तेन या
नाही नाही आपल्याला ई-मेल द्वारे ते येतय आप आपल्या ई-मेल रजिस्टर असतो ना तिथं तर आपल्याला ई-मेल ला येतय की बाबा तुमच ऍडमीट कार्ड रिलीज झालय मग ते ऍडमिट कार्ड जवा आपण डाऊनलोड कर तो ना त्या ऍडमिट कार्ड मध्ये आपल्याला दिस ती की आपली लोकेशन कुठ आहे बाबा पुण्यात आहे का कोल्हापूरमध्ये आहे.
अस हाय होय मग ते मतलब जे तू आता फॉम फिल केल्यास ते तुझं फ्युचर मध्ये कुठ कुठला जॉब भेटणार तुला?
डी मध्येच टाकलय मला पाहिजे तर ग्रुप डी मध्ये कुठलं पाहिजे ऑपरेटर तर पाहिजे कारण की ऑपरेटरच थोड फ्लेक्स काम असतयं कि बाबा म्हणजे डे-नाईट शिफ्ट असते तर माणूस ऍडजेस्ट करू शकतयं.
इनंकम आहे तेजी
इन्कम फोर्टी फाय थाउजंड पासून आहे स्टार्टिंग
स्टा अच्छा स्टार्टिंग आहे होय? लेवल्स् असतात का म मतलब असं ऐकले मी
असत्यात हो बरोबर ऐकलेस तू ग्रॅज्युएट लेव्हलला ए बी लेव्हल असते. आणि टेन्थ ट्वेल्थ पास ला अ डी आणि सी पर्यंत जाऊ शकतात त्यांनी
अच्छा मग आता बघ मी टेन्थ तर पास आहे तर काय असणार मी फुल्ली फ्रेशर आहे म्हणून मला माहीत नाही आहे.
हे बघ तू टेन्थ पास आहेस बरोबर तर तू ग्रुप डी ला अप्लाय करू शकत्यास.
अच्छा सोपं जाणार ना मला ते?
हा सोपं जाणार पण आता नाही अप्लाय करू शकत कारण की आता ऑलरेडी फॉर्मची डेट निघून गेल्या तर तू टी. सी. टी. ई साठी अप्लाय करू शकतेस, परत अंगणवाडी सेविकाचे पण फॉर्म निघाले आहेत त्याला पण अप्लाय करू शक शकतेेस.
अच्छा अच्छा बाकी एवढीच माहिती मला पाहिजेल होती बाकी अजून काही नाही ठेवू काय मी?
अरे हॅलो आरे मी बोलत होते बोलीस की तुला एवढीच पाहिजे आहे
खरं अच्छा
खरं तू आजून ह्याच्याबद्दल विचारलीच नाही अंगणवाडी सेविकाचं?
ते काय असतंय तेच मला माहित नाही.
अरे अंगणवा अंगणवाडीस सेविका म्हणजे काय असते माहित आहे काय, अंगणवाडी सेविका म्हणजे, जे लोकं म्हणजे सुपरवाइज करतात ना, ते त्या मुलांना आता जसं आपण टेंथ ट्वेल्थला पेप लेले आठवतात? आपल्याला सुपरव्हिजनला ये तर दुसऱ्या दुसऱ्या स्कूलचे
होय दुसऱ्या स्कूलचे हां आलतेे.
तर ते जसं आपल्याला सुपरवाइज करतात ना, तसंच आपल्याला लहान मुलांना सुपरवाइज करायचं असतं.
हां अच्छा गाईड करायचंय, मतलब तेच ना की असं, मतलब स्वतः शिकवा नंतर दुसऱ्यांना पण शिकवा.
हा तसंच तसंच त्याला बोलतात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविका बोलतात त्याला.
अच्छा अंगणवाडी सेविका.
हां, तो फॉर्म सुद्धा तू भरू शकतेस परत, तू अजून एक कुठला तर फॉर्म हां फूड फूड च कुठला तर एक निघाला आहे तो एक तू ऑनलाइन जाऊन चेक कर.
अच्छा, तिकडेच चेक करायला लागते नाय काय त्यामध्ये जाऊन
आपले युट्यूब वर खूप सारे इन्फर्मेशन भेटतात की आपल्याला वर्क फ्रॉम होमचे पण इन्फर्मेशन भेटतात जर तुला घर बसल्या करायचं असेल खरं त्याचे लोकेशन कशी पाहिजे माहिती आहे का आपली सिटी पुणे पाहिजे पुणे म्हणजे
सिटी अच्छा बिग सिटी मतलब लय मोठी सिटी ती नसते तिकडच
हां तिकडं पाहिजे.
अच्छा मग तिकडे जाऊन फॉर्म फिल केला आणि हिथं येऊन जर काम तिनं ड्रीस्टन केलं तर चालते?
तीथली आहे म्हंटल्यावर आपल्याला त्या लोकेशन वरच वर्क भेटत.
मग ओके मग ठिक आहे आणि ते जे काही इन्कम असणार का तेचा आहे सेम डिफ
त्याची पण फोर्टी फाइव थाउजंड पासूनच चालू असते इन्कम.
मग बेस्ट कुठला आहे मला ते सजेस्ट कर.
बेस्ट आता टेंथ आताशी तू टेंथ पास झालायस.
होय आता टेंथला आहे.
म्हणून तर मी तुला सांगालय जर तू आता ग्रॅज्युएट लेवलला असतीस ना तर मग तुझ्यासाठी एक बेस्ट जॉब पुुढली होती एम. पी. एस. सी.
एम. पी. एस. सी. ठीक आहे ते पण सेम प्रोसेस आहे त्याची.
हा, सगळ्याला सेम प्रोसेस, सिलॅबस पण सेम, सगळं सेम.
अच्छा ठीक आहे मग, मला हेच ते माहिती नव्हती ग मी टोटली फ्रेशर आहे म्हणून.
चल
अच्छा ठेवू. हां हां ठेव.